हॅलो हां आर्षा कुंठे आहेस रे
कायं आहे कॉलेज मध्यें
कॉलेज मध्यें आहेस होयं.
कायं आहे तुझं कॅश
कायं आहे मी घरी आलोय आहे
कायं रे
हम्मं कायं नाहीं असं शीर शेतीचे कामं आहेतं नां शेतीचे कामं आहेतं नां थोडी मंदत करांयला घरी हम्मं त्यांसाठी चं कायं लाबूंनचं शेती नाहीं -नाहीं अजूंन आहेतं रे शेतीची कामं अजूंन म्हणजे शेतं ती लावणीला आंता सुरुवांत केलेली आहे नाहीं अजूंन हम्मं मंग कायं तू कॉलेजला आहेसं नां क्लासमध्यें आहेसं कि
होय की आस नाय.
हा मी शेतातच आहे तू क्लासमध्ये आहेस. ठीक आहे. हा मग लेक्चर वगैरे नाही होतंय?
नाही लेक्चर नाही ऑफ आहे आज.
ऑफ हाय का?
हा त्यात थर्ड इयरची एक्झाम लागली आहे ना?
होय काय? सेशनल की
नाही- नाही. सेमिस्टर त् त्यामुळ आज पासन एग्जाम. हा आजपासून एक्झाम आहे ना? मग ते -जरा के तर चालू होत त्यांच्या एक्झाम मध्ये सगळे टीचर आहेत. आपल्याकड कोण लक्ष नाहीे देताय.
हम्म - हम्म - हम्म.
-वगैरे काय काळ पड
हम्म मग काय? तिकडे म्हणजे शेतीचं अजून आहे रे काम. बाकी आहे अजून माळ लावायचे आहेत.
काक - -
तीस माळायत आमच्या ते अजून हम् अजून तरी
हा.
तीस आहेत माळा. अजून म्हणजे पाच लावले आहेत. अजून बाकी पंचवीस लावायचेत अजून माळ्या. हम्. हम् पंचवीस लावायच्या आहेत होय. लावणार आता बघू थोडी जेवढी आता बघू म्हणजे मी कधी आता संडेपर्यंत थांबणार आहे मंडेला येणार आहे. तेवढ्या दिवसात बघतो आता किती लावून होतायत त्या.
आणि मग हेज्या माणसं वगैरे असतात की.
हम्म माणसं नाही म्हणजे बाहेरची कोण नसतात. आपली घरातलीच माणसं घरगुती. आम्ही किती आहेत. मम्मी - पप्पा, मी आणि भाऊ आणि बहीण आहेत. अशे आम्ही पाच जण आहेत होय.
ते काम लोड पडत असेल ना?
होय लोड - होय लोडच पडतोय.
म्हणून तू गेलायस का?
हम्. होय म्हणून थोडी मदत करायला रे. म्हणजे त्यांच्या अंगावरच सगळा लोड पडतोय ना कामचा.
हा- हा तेच- कि थोडं जर केलं पाहिजे तर आता आपण लहानाय
होय तेच तर
हम्म. हम्. होय. ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर ने लावतो आम्ही पूर्ण शेती.
हा बैले वगैरे नाही युज करत का? बैल वगैरे पण असतात ना कोणा-कोणाची.
हा बैल युज करायचो आम्ही पण आता बैल नाही ते चार -चार -पाच वर्ष झाली ट्रॅक्टर निच आता नांगरतो बैलांच आता ते ज्योत नाही, नाही बांधत ज्योत
हा हा.
हम्म.
तुमचा
मग ते बघतो आ..
परवडतय का ते?
काय? ह
वगरे बाहेर कोणाकडे कामाला जात नाहीत.
कोण? हा बोल.
बाहेर कोणाच्यात कामाला जाता की नाही मग ट्रॅक्टर घेऊन भाड्याने?
हा जातो पण आता कसं आहे बाहेर जायला काही नाही पण अजून आमची शेती ते लांब झाल्यानंतर बाहेर जायला ठीक आहे ना. अगोदर आमची अजून लावून नाही झालेली पूर्ण लावून झाली ना मग नेतो बाहेर भाड्याने.
हा.
हा तरी बघ आसा जे ते दोन हजार रुपये होतात ट्रॅक्टरचे असन आहे.
हा हा हां.
हम्म.
तासाचे दोन हजार रुपये?
होय.
आणि मग
ह
अरे मग तासाचे दोन हजार म्हटले की दिवसाचे किती झाले? दिवसा तुन जर तु चार तास ट्रॅक्टर चालवलास तर आठ हजार रुपये झाले.
हो तेवढे पण पण ते कसं आहे माहितीय काय इतर त्या म्हणजे दिवसाचे म्हणजे पेट्रोल वगैरे सगळं आपलं असणार ऑइल बिल सगळं करायचं आहे ना. ते सर्व आपलं म्हणजे आपणच करायचं स्वतःहून हा त्या पैशामध्ये.
हा ते मला कळलं रे ते मला कळलं की ते परवडतय तासाला एवढे ट्रॅक्टरला तेल नाही खातना?
हा नाही एवढं नाही खात. हम्म तेच आणि परवडत. असं आहे स्वतःच पण काम होतं आणि बाहेर त्याचं पण काम होत. असं आहे आणि ते पैसे पण कमवता येतातरे स्वतःच काम करून. असा अ
कोणता ट्रॅक्टर आहे मोठा आहे की तो छोटावाला आहे?
आपला छोटा सात इंचपी किस, किसन कापसे हे.
हा हा ते समोर नांगे असतात ते ना?
हा, हा ते होय, होय. आणि आता कसं झालंय? सीन काय झालाय? की आता घराच पण आमच्या काम सुरू होत ना? त्याच्यामुळे कसं? शि - -तिची पण कामं थोडी थोडी पाठी झालेले आहेत आता. जास्त लोड आलाय आता. होय. घर बांधतोय. हं. झालंय. अ- दोन तीन महिने झाले. मे महिन्यापासून सुरुवात केेलेली ए. ह
अरे मग काय मदत लागली असेल पोराना न्यायचं ना कामाला वगैरे.
पोरांना कुठे एवढे लांब नेणार? प्रवास अजून लांब- पडणार रे पाचलला तिकडे लांब होत ना म्हणून.
तरी कि. तरी एवढी जास्त नाही किती पन्नास किलोमीटर होईल.
पन्नास किलोमीटर?
होय.
पन्नास किलोमीटर आहे पाचल इथून?
होय.
हां. हां. मग काही विषय नाही. चालेल. चालल अस - पोरांना ज्यावेळी जास्त लोडचं काम असेल, त्यावेळी सांगायचं. येतील की पोर.
हां. हां. तेच रे. पण कसं माहितय का? आता जर गेलो तर एक दिवस राहायला पाहिजे तिकडे. नाही तर स- सकाळी जाऊन परत संध्याकाळी जर मागे यायचं बोलला ना? तर तेवढं नाही- जमणार. संध्याकाळी एस टी पण नाही यायला इकडे. वैभववाडीला.
राहायला काहीतरी ऍडजस्टमेंट कर होत असेल तर मग चालतय रे पोरांना रहायला.
हां. राहिल्यासाठी ऍडजस्टमेंट होईल तिथं आता म्हणजे आता आपली घरामध्ये असं काय नाही. ऍडजस्टमेंट होऊ शकते तशी. पण पोरं पण यायला तयार व्हायला पाहिजेत ना सगळे. होतील का? तयार.
हां. हां. ईशानला कॉल केला होता ना मधे मी. काय तो - रिजेक्टेड झालेला. आणि मग त्याची कि- त्यानी तीन मिनिटं बोलले असही. पण त्याच पण दहा रुपये आलेले. आणि मलाच का येत नाहीत अजून ते.
हं. हं. असंय का?
हम्. मग ते-
घराला, घराला कर्ज कितीे आहे? टोटल आत्तापर्यंत?
घराला तरी तीस चाळीस पर्यंत जाईल. लाख-
कितीतरीे?
तीस.
चाळीस लाख.
तीस चाळीस लाखापर्यंत जाईल आरामात.
एवढं मोठं बांधताय?
होय. मोठं बांधतोय.
काय विषय नाही सोड. नाही काय मोठी माणसंयसा वाटत?
नाही. नाही. नाही. मोठी नाही माणसं. काहीतरी करून कर्ज वगैरे काहीतरी काढून ते करायला लागणार आहे. परत एकदा घर बांधलं की- बरं सारखं सारखं बांधायचं नाही ना? काय खर्च होईल तो एकदाच होईल. एकदाच होईल खर्च.
हा हो रे. पण म्हणते तू एकदम आता कर्ज काढशील. पण नंतर तू थोडं थोडं जरी केलस तरी चालत होतं ना. पण कर्ज असलं ना ते कशाला तू मोठी माणसयस. तुला काही गरज नाही कर्ज वगैरे.
नाय रे भावा. तसं नाये. आम्ही काय शेतकरीरे शेत शेत शेती करणारे आम्ही माणसं करतात. आता शेती करतोय त्याच्यावरती सगळं आमचं चालतंय. पप्पा माझ ते म मजोरीवर जातात पप्पा. आणि असंय. कसं दोन भावयेत म्हणून कसं. जरा व्यवस्थित जरा करायचंय. प्लास्टर प्लॅस्टर वगै, वडील काय ते मजुरीवर कामाला जातात.
कुठे?
कुठे काय कोनाची झाडं तोडायची असेल, काय करायचं असेल. जंगल साफ करायचं असेल, कोणाचं काय करायचं असेल. तर जातात मजुरी वरती.
हा हा हा. आणि भाऊ प भाऊ लहान आहे की? भाऊ लहाने की, भाऊ लहाने की मोठाय?
हम्म. तेच त म. आणि आता कसाय? ते घर करतोय त्याच्यामुळे कसं? तिकडे पण म्हणजे, आता इकडे कॉलेजवालेयेत ना. ते कॉलेज मध्ये पण पैसे मागताय. फी भरण्यासाठी कि. आता आ. भाऊ मोठाय रे मोठाय.
मोठाये.
हा. हम्म.
हा. मग काय तू तुला तुझ्यावर काय एवढा लोड नाही.
हम्म. नाय एवढा लोड नाय. पण कसं आपण पण मदत केली पाहिजे ना. थोडीफार घरासाठी. असंय.
हो केली पाहिजे ना.
हा हा. ते आता बघूया कसं काय, अजून आतमध्ये घराचं पण काम बरेच बरेच काम बाकीय. प्लॅस्टर वगैरे करायचंय अजून. म्हणजे लादे वगैरे लावायचे.
मग काय इथ डायस की. सगळच फरशी वगैरे लागलंच एकदम.
होय होय होय. सर्व एकदमच करायचं. एकदाच. हा हा. हम्म, नंतर नंतरला थोडं थोडं काम करायला गेलंत ना? ना. आहे कुठं काय? कायतरी करायचं, दागिने वगैरे ठेवून बघायचे, बँकेत काहीतरी करायचं. कर्ज काढायचं नाही तर दागिने ठेवून. पैशे करून, काहीतरी करायचं, पण करायचं, काय करणार आपलं घर पाहिजे असलं, तर काहीतर, घर पाहिजे असलं तर काहीतरी करावंच लागणार ना.
हो तर करायलास पाहिजे
ना असं म बाकी काय बोलतो? घरचे कशे येत तुझ्या?
घरचे निवांत, बडेच, तुझे कशे?
माझ्या पण घरचे निवांत येत. हम्म, बाकी? जेवण नाय अजून, एवढ्यात कुठे जेवण, वाजले बघ कीती.
किती वाजतील?
बघ किती वाजले, एवढ्यात नाय.
सव्वा आकरा झाले.
हम्म, बारा वाजेपर्यंत जेऊ, बारा वाजेपर्यंत. हा, हम्म तेच, चालेल मग, ठीक.
च, कधी येतेस म तू कॉलेजला? कॉलेजला कधी येतेस?
मी येन मंडेला येईन. ह्.
बर ब चालेल.
हां, चालेल, ठेवू?
चालतंय.
हां, हां ठेव, हा चालेल.